हॅलो
अरे भावा कुठं आहेस आरे दोन दिवस फोन लावतोय फोन का लागणं झाला तुझा
नेटवर्कचं नाही रे
जरा पण नेटवर्क नाही व्हयं
नाही पाऊस पाऊसं चालु असल्याने नेटवर्क पूर्ण जातयं
होय
हम्म
आहो लाय कुठ फोन लावतोय फोन लावतोय फोन लागना झालायं
नेटवर्कच नाहीरे त्यामुळे फो आ फोन लागत नाही
असं झाल व्हय पहिल्यांदी कुठे होते
हॅलो
पहिल्यांदा कुठं गेलीं होती
ते त्याच पप्पा आणि चुलता ॲडमिशन घेऊ राहिली ती
तिकडे गेले होते वरती गेले होतेया कॉलेज जवळ
कॉलेजवर गेलीे होती सगळी हम्म तरी म्हटलं फोन का उचलना झाला नाही
हम्म
हम्म, हॉस्टेलला आलता का कधी
हा आलतो
होय का
हम्म
झाला नाश्टा झाला
नाश्ताचं करतोय आता
काय चाललंय
चावी किती झाले
हॅलो
हॅलो
काय नाश्ता करतोय म्हणलं यायला भारीय किती मग आजच्या पेपरच काय करणारेस
काय थोडंफार अॅन्सर काढल्यातं थोडंफार राहिलेत बघायचं चाट जीपीटी मारायचं वर गेल्यानं
वरती नेटवर्क चालल का आधी वरती काय रेंज नेटवर्क चालत नाही आपल्या वरती हम्
माला मला वर कॉलेज वर चालतय नेट
की आ
माझ चालतय रे बर कॉलेज
हो काय
हम्म तू येत नाय
येणार ये की
कधी
प्रत प्रथमेश येणार प्रथमेश पण उठलाय आता मगाशी म्हणल झाल की निघाल की कॉल करतो तुला मग ठीक आहे निघालस की कॉल कर मग आम्ही पण इथून निघतो आंघोळीला गेला आत सार हम्म मॅनुल तर झाल की तो पूर्ण
हा हा चालेल
मॅन्युल म्हणल झाल काय पूर्ण तुझ
हाका
हॅलो
हा
आता मॅन्युअल म्हटल झाल काय पूर्ण तुझ
चालू ये मॅन्युअल झाल पूर्ण
होय
परवा दिस रात्रभर जागवली ये
रात्रभर
हो रात्र भर लीहालाय
बाहे गेम्स किती आहे घ्यायला एक्सपरिमेंट्स
अठरा येत अठरा
आठरा
हम्म बारा रात्यात लिले जाय पण नि
एकतारातून जागून बारलीस
बारा लिहिलन पाच ग्राफ काढल
ग्राफच पण नक्की बायो गेमला अजून
पाच आहेत
आई शप्पथ
हम्म
अजून काय त ग तंन तंना अजून काय करनार अजून कशात काय नाई अ
हम् हम् आपल्याला नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणला तर काय अडचण नाय प्रॅक्टिकल एक्स्टर्नल नाही
नाही ग
नाही नाही
बाय बराय वाचलो
प्रॅक्टिकल आपलं पाच सात दिवसात लागेल सुद्धा,
या्या आता पाच, सहा दिवसात,
हा आपलं म्हणजे मग पुढच्या महिन्यात लागेल अस हा ह्या लागेल लगेच,
आज तारीख वीस
हम्म
आता पुढच्या पाच दोन, तीन दिवसात आपलं हे सपल सेशनलच सपलं.
हा पण अस सेशनल तर प्रॅक्टिकल लागणार लगेच.
हा ते काय? कधी पण घेतील लगेच घेतील पण
सेशनलच प्रॅक्टिकल झाले की सेमच प्रॅक्टिकल लागेल. पाच सात दिवसात सेशनल झाला लगेच की, पाच ते सहा दिवसात लोट म्हटला
हा
अरे ते पार्थ पलसबंकर येतोय की नाही मेबंर सेशनलला पण नाही. काय नाही तू येणार आहे. का नाही कॉलेजला तर
काय माहितीय सेमिस्टरला तरी येते काय माहिती काय कळेना झालयं.
अरे सेशनल गेलाय तो आलाच माहिती माघारी दोन दिवसच फक्त आला मॅन्युअल घेत मॅन्युअल रूममध्येच ठेऊन गेलाय.
आता काय करतोय काय? माहितीय त्याला फोन लावतोय फोन पण उचलत नाही. ले गा मरदा ते
घेतलंय तर कशाला मग मॅन्युअली कशाला घेतली असतील मला हेच कळना,
मी म्हणतोय ॲडमिशनच कशाला घेतलं. एक्स्टर्नल टाकलं ते पण नाही.
नाही काय?
खुळ्याचा बाजार केल्याय गड्या, ते मॅन्युअल पण लिहायच ते पण
आर घरी न्हेली असती. कोणी तर द्यायची तर,
तेवढं पण नाही केलेलं.
तस हम्म
काय शान काय कळना ते,
हम्म
घरी कोणीतरी लिहून दिले असत त्याला
हो घरी आहे की, बहीण आहे म्हटल्यावर बहिणीने दिला असत नाही तर मा फ्रेंडन कुठल्या तरी दिल असत.
व्हयच की, हेच येवढं करणार कोण?
ते सांग हा,
अरे!
आ ये उठलंस किती वाजता
उठलोय बघ नऊला आंघोळ केली, नऊला उटून आंघोळ केलीया बघ.
बर लेट उठलास मग नाही तर आधी उठतच की पाच सहा, पाच सहा वाजता मोबाईल
अरे परवा दिवशी रात्री रात्री जागल्यालो लय, त्यामुळे झोपलो निवांत काय करायच उठून पेपर दोनला आहे म्हटलं. काय उठून तर करायचं होत.
हो
आणि पेपर बघून लिहणार आहे, आपण
मी म्हणतोय फोन का लागत नाही, आता कळलं नेटवर्क नाही तुला
सेमचं पेपर आपण बघून लिहतोय आणि सेसनलचं काय होणार आहे.
यंदा काय होतंय काय माहिती.
नाही काय
आपल्याला स्कॉड पडायला नाही पाहिजे बा
नाही नाही आपल्याला तसले काय नाही तसले आणि आता चिठ्ठ्या न्यायची पद्धत बंद आहे आता आपल्याला अन्सर सांगणार माहिती आहे तोंडी अन्सर
तोंडी मान्य आहे रे पण आपली रायटिंकपेपर तेवढ
अरे आणि कोण सांगणार माहितीये का संतोष सांगणार आहे. स्पीडनं
झाले.
आणि पाच मार्क सुद्धां पाहिजे असला तर ती सुद्धा दरवाज्यातून उभा राहून तोंडी पण
मग झालं मग काय येत नसत्यात त्यातलं मग आपली वाटच लागणार आहे.
फक्त कॉफी न्यायच्या नाही, तर तुम्हाला अन्सर सगळी पेपर पूर्ण फक्त तोंडी
अरे पण तोंडी सांगणार खरं रे पण हे कसं लिहिणार पण,
अरे रायटिंग स्पीड तिचं पाहिजे आपलं तिच स्पीड बघितलं तिचं स्पेलिंग चुकीची वाचते आधीच वाचताना. हम्म
तिची तोंडी स्पीड अशी एवढी आहे तर करणार काय,
लय लय फास्ट बडबड करतीय बाबा ती
आं
अरं त्या दिवशी बोलत होती रं म्हणली सायन्स सरी सांगायला येत होते म्हणली मी शिकवताना जेवढ्या स्पीड न शिकवत होती ना तेवढ्या स्पीड न तुला अन्सर सांगते म्हणली मॅडम म्हणलू मला तेवढ्या स्पीडने लिहायला येत नाही म्हणलू
व्हय काय ह
हा मग म्हणली राहिलं तर नंतर म्हणली तुला येऊन नंतर सांग तुला येऊन सांगते म्हण
हम्म आई गं नऊ मिनिटं झाली तरी कट करता येतं का फोन जास्तीत जास्त आठ मिनिटं बोलायचं
दहा मिनिटं दहा
दहा असतयं का
हा
हम्म अगं पूर्ण तुम्ही कधी येणार
हम्म
वाडी किती देणार आहेस,
वहाडीतील
कि यात
होय काय?
हम्म.
तर एक तर म त रूमला ग्या रूमला ग्या रूमला ग्या
हां.
म्हणलो रूमला बा जागा नाहीत आता, जागा सगळ्या फुल आहेता.
ये त्याला घेऊ नका बाबा उघ डोक्याला त्रास.
कॉल वर बोलतोय. काढलीत. थोडीशी काढलीत बर चल ठेवू का बा?
हां.
हा चल.